हॅलो.
हा आवाज येतोय.
हा येतोय थोडा थोडा.
थोडा थोडा काय करा जेवलीस काय
होय जेवली बघा.
मग.
तुम्ही जेवला.
हा जेवलो की.
ह खाल्ली का कोबीची भाजी.
हम्म हम्म खाली की कोबीचे भाजी. तू तुम्ही खाल्ल काय तू खालीच काय पिठलं झुनका.
खाल्लो हम हम.
ह
हम आमच्या बाळाला आवडलं मम्मा अह उद्या आणि कर म्हणतोय.
उद्या आणि तर होय हं हं हं. पोरना तर आवडले लगेच सांगतात आणि आणि आवडलं नसल तरी सांगत्यात. आवडलं नाही तरी सांगतात ती.
होय होय तेवढच आपल्याला पोहोच पावती रिपोर्ट पाहिजे का आपल्यासाठी.
रिपोर्ट पाहिजे की चांगलं झालेय का नाही ते कायल नको होय.
नाही हा आपण करत राहणार ते खात राहणार काय कळायला पाहिजे.
हो मग काय.
हम झोपला बघा.
होय तरी लवकरच झोपते व
आज लवकर झोपलंय दुपारी झोप झाली नाही पूर्ण त्यामुळं
हा हा हा दुपारी म्हणजे नाही झोपलं ना दुपारीच तर संध्याकाळी उपरी झोपते दुपारी झोपलं तर मगला रात्री झोप येत नाही
हा
हम्म
आणि काय
मग तुमचं आणि काय तुमच हे काय झालं एज्युकेशन
आह
एज्युकेशन काय झालंय म्हटलं शिक्षण
ठीिकक ना म झाले कि बारावी
जायवे
हो
काबुड खिलणे
ना तुझं किती झालं
बारायच्या पुढं गलं नाही सर
ह ह ह
हां हां
तुझं काय झालंय
बीएससी केमिस्ट्री झाले ग्रॅज्युएशन झाले कंप्लीट
हम्म हम्म
मोगणी बाकी निवंत हम
नरस आता हॅलो हॅलो हा मुड